हॅलो
हा बोला
आ आत्ता शिकायला पाहिजे तो कॉल कारण तो पहिल्यांदा अपडेट न्हवत होय झालं ते काय अपडेट का
अपडेट म्हणजे ते परत सर्वेचा आलाय ते हे काय म्हणते अ तीन महिन्या अगोदर तुम्ही कार्या ऍप वर काम केलं का असं
झेंडा पण दुसरा ह्या ह्या हाय शक कॉलचा कारण तू तू त्याला अपडेट करीतच नाही ना मग त्या पाहिल्याच नाही वाटत त्याला
मागच अपडेट ते आलंच नव्हतं या वेळेच आलय असं मी टाकलंन ते मेसे अ वा संपला मेसेज मदत साठी टाकलं होत ना त्यांचे मेसेज येत होते मला मग त्याच्यावर मी टाकलं मला मेसे अ म्हणजे कार्य ऍप चे कोणतेही अ म्ह म्हणजे हा मॅसेज म्हणजे कोणतेच टास्क काल आणि बा म्हटलंन का बर आला नाही याच कारण सांगा ते म्हणे का चोवीस तासच सांगतो तू ते आलं वाट ते आता मग चोवीस तासापर्यंत म्हणजे मी राहू दिलं आणि त्यांनी सांगतलंय वेत तो शोमवार, सोमवार ते शुक्रवारच स-सहा ते ये सकाळी नऊ ते ते सहा पर्यंत काम करतो म्हणे आम्ही
हा बरोबर ये मग आज शुक्रवार ये ना
आता केल असून तो झाल असली
आता काय करायचं दोन
हम्म हा बोला ना
दोन मिनिटं एक कॉल दोन मिनिटं अडीच मिनिटं असं समजा अन मंग अ कट कराचा कट करीन मग मी तूला सबमिट केलं का हो डबल असे पाच अ पाच कॉल लावने समजा दोन मिनिटाचे तीन मिनटाचे असे पाहिजे ते कॉल तीन मिनिटाच बी लय होत म्हणा आप फक्त त्या नवच शक कंद पाहिजे अशी नव्वद सेकंदाचा कॉल पाहिजे
हा
अशे अशे कॉल करणे पाच
हाव का
हा एकाच व्यक्तीला
आता एक दोन मिनिट तर आता झाले पण मग त्यात आपण चर्चा नाही केली जी करायची ती
नाही काही नाही साधच बोलायचंय जनरल
हाऊ का मग मला कस येईन ते कॉल लावाचं कोणतं ऑप्शन आहे तेच्यात
तुला जो मेसे आता तो अपडेट केला ना तो आत्ताशि ते प्रश्न येऊन राहिले ना अशे ती समत दिली तर मग तुला पण आणखीन चोवीस जण त्या म्हणजे आ माझ सारख येईन मग तुला मग तुला कॉल, कॉल लावता येईल
हाव का
हा म्हणजे आता तुला आत्ताशिक असा असा प्रश्न आला ना तर उद्या तुला अशे वेळेला कोण आहे दुस जरा ये माझ्यासारखं प्रश्न येतील
बर बर तुमचे आता किती कॉल झाले
पूर्ण आता तुझ अकराव आहे
हो का किती तुम्ही तर म्हणे पाचच करायचे या वेळेला हम
एक मिंट ह हे किती झाले पाहते आहे हां मी तुला पुन्हा फोन लाविते लगेच
हम
ह